अच
हॅलो हॅलो
हॅलो
येत कावत हॅलो
हॅलो
आवाज य तोय का हॅलो
हॅलो
मला येतोय क्लिअर इकडं
अ हा ह
ब्लाऊज शिवायच चालेत
का
ब्लाऊज शिवायल लागते दरात
तेच घरातला आवरून लचतय नंतर हॅलो
काय लय
काय नाही, आता घरातलं सगळं आवरलं जेवण वगरे. आता थोड्या वेळाने जेवणार, अजून उजेडच आहे बाहेर सा वाजले सवासात वाजत आले तरी. ते दिवस मोठ
पाऊस आलेला काय परत? होय, कलचा तरी
इकडे नाही. दुपारी येऊन गेला, एक दीड दोन वाजता तेवढाच. त्याच्या नंतर आता नाही आलेला.
बरमर्म
मगाशी ऊन पडलेलं, साडेपाच ला.
हा हा हा. इथे ऊनच नाहीये. सकाळी जरासच होत, दहाच्या दरम्यान त्यानंतर नाही. दुकानात गिरायक चालू आहेत काय? न नाहीये का?
पाऊस पडला की, माणसं कुठं घरातन बाहेर पडतयात?
हा जास्त येत नाही.
आणि आता म्हणजे मागच्या महिन्याच्या पंधरा तारखेपासून ऑफ सिजन चालू झालंय. ते अजून एवढं काय फास्ट काम नाहीच.
नाहीय, हां.
सगळ्यांनाच. ते लग्नाचे मुहूर्त वेगरे नव्हते ना, त्याच्यामुळ आता हे बायकांचं वटपौर्णिमेचं म्हणलं तरी असं किरकोळच आहे. एवढं पण असं जास्त काय नाय.
दर वर्षी असते तसा. हां हां.
आता गणपती, दिवाळी, दसरा तेव्हा चालू होईल.
दिवाळी दसऱ्यामध्ये जास्त का हे असतात. काम असतात नाहीतर नाही.
आता गणपती पासून चालू होतील ना? थोडी.
हा आता ह्याच्यापासन सुरू
मग हलायला वेळ मिळत नाही इकड तिकड. चालू झाले
पावसामुळे नेटवर्कचा पण एक लय प्रॉब्लेम आहे ते आवाजच निट येत नाही.
हो इकड पण कट व्हायला लागलाय मधून मधून.
हॅलो,
हा, येतोय का? कट व्हायला लागलाय आवाज.
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हॅलो
हा
आत्ता येतोय तूमचा आवाज मला व्यवस्थित हा आता व्यवस्थित नेटवर्क इश्यू येतोय काय जरा
माझ्या इथ नाय तिकडे असणार
हा इथे असेल मग ढगाळ वातावरण झालय आता मगाशीच पाऊस पडून गेलाय ना त्यामुळे नेटवर्क जरा प्रॉब् असे गावी जरा जास्त प्रॉब्लेम असते त्याच अयय
इकडे आहे नेटवर्क मला फुल आहे
हा इथे त्यामुळे पावसामुळेच नसणार आहे मग आता जेवण जाऊनच कर हो माझ झालंय ना आता तुम्ही तथ घरात इथ दुका ना कामावरूनच म जाणार ना जेवण करायला
आता अर्ध्या म्हण म आवरलेलंय डाळ भात ते कुकर लाव ना
हा थोडी तयारी करून ठेवायची आणि थोडं नंतर आवरायचं
आमटी फोडणी टाकायची झालं गरम गरम खायच
हा पावसाळ्यातोळ उलट तेच चांगलं ना गरम गरमच जेवण जास्त जाते
इथ घरात पावसाळा वगैरे काय नाही उन्हाळा पावसाळा सगळ्या ऋतू गरमच लाग
हा सवय असेल घरात सगळ्यांना मग तुमच्या
ते आता मला पण सवयत्या गरम केल्याशिवाय काऊसच वाटत नाही त्याच्यामुळे ते जाऊन बनवलेलं परवडते ते आता बनवा संध्याकाळी आणि गरम करत बसा
होय पाच वाजता
काय आहे मगच आज पाचला
आम्ही मासा बनवला आज
गावाकडे आल्यावर तिथेच जास्त हा नदीलाच पावणे एक आलते त्यांनी मासे पकडायला गेले होते आणि जातात आ आम्हाला पण देऊन गेले मग आता ते झालं की हा नदीतलेच मासेे चांगले ना विकत बाहेरून आणण्यापेक्षा
किती दिवसाचे असतात ते कळत पण नाही ना
भरून घेतलेले
गावी आल्यावरती लागतातच ना मासे
गावच माशांचं आहे म्हटल्यावर आता
होय तरी नाही धरणात आता पाऊस जर पडला तर मग धरणात मासे ते अंडी सोडायला येतात ना तर मासे वाढणार नाही तर कसं वाढणार
फणस वगैरे दरवर्षी असायचे मासे पकडले की मासे त्यांना अंडी असायचीथ मे महिन्यात
हा या वर्षी पाऊसच वेळाने सुरू झालाय ना त्यामुळे प्रॉब्लेम येतोय
माशांची अंडी पण करून खाल्ली ते पण सोडली न्हवती
इथे काहीच नाही इथे सगळे अजून अजून खूप बारक आहेत मासे आणि मोठे पाहिजे होत खूप बारक आहेत मग खोल तळात जायला पाहिजे ना मोठ्या माशांसाठी पाणी आटल्यामुळे सगळे मासे हात गेलेत ना
थोडंफार पाणी धरण्या पूर्ण असं हे झालं नसेल.
ह. नाही आहेत अजून भरपूर भरपूर लोक येतात मासे मारायला त्या नदिला ह्याला धरणाला.
आधी म्हणजे त्या सील मेला तरी असायच्यातच. मासे सगळे अंड्याचेच. आम्ही पूर्ण सुट्ट्या तेव्हा पडायच तेव्हा गावी जायचं तेव्हा अश्या अंडी.
े मस या वर्ष आ त नाही.
नाही येत हो तरी आम्हाला भेटलीत गावाकडे आल्यावरती. झालंय सगळं थोडंस उगंच काहीतरी आधी मधी आधी मध करायचं राहिलंय जेवणाचं. पुडण्या बिडण्या टाकायचं मग झालं कि झालं तर जेवायला.
फोणाच्या टायमिंग लवकर आलय.
होय.
ता वाटला.
साडे आठ ला लतेले थोडा वेळ बसायला पण भेटत ना मग आवरून.
आमच्या जेवणाच्या टायमिंगला तुमच्या अर्ध्या झोपा होत आमच टायमिंग साडे दहा अकरा जेवायच.
जेवायचा.
हो
आमची आज सुट्टी कामाला आहे ना त्यामुळे जेवणाच टायमिंग असं आहे नाही तर मग आमचं पण मग. हा लेटच असते. चालेल मग आवरते मग बाकीच मी. हा